हॅलो! हां ऐकू आलाय का आवाज?
हा यालागलय यालागल.
हॅलो! हा हा हा.
हा यालागलय आवाज, ते जरा इंटरनेट कनेक्शन जरा स्लो असल्यामुळ कनाय ते आवाज जरा हा
खरखरत नाही तर एकदम कटच होतय फोन.
होय होय कट होतय एकदमच, ते काय आपोप कट होतय वाड बारा मिनट
होय होय हा होय ते आपोप कट होतय हम् आणि काय म्हणता, म सकाळ म सकाळी काय खाल्लाय मग?
सकाळी डब्याला आता खिचडी केलती पोरांना, मला मग ते खिचडीच खाली ना, ती खिचडी खाल्यावर पण जळजळतय जास्त करून. असं पित्त झाल्यासारखं होतय.
होय होय ते जड नही, शाबू म्हटलं की जडच कि ते.
लईच अस हे होते त्यामुळ ते खायलाच नको वाटतंय शाबू. पित्ताचा त्रास असल्यान.
हो ते पित होतय या शाबून, ते झटपट शाबून शाबू करायचं मग.
झटपट शाबू काय हा हा त्यानं होत नाय काय?
नाही नाही अजिबात त्रास होत नाही त्याज्याने, ते आपण खाल्लोय असं पण वाटत नाहीये शाबू.
हा ते एकदम बारीक असतात ना?
हा बारीक असतय ते एक जरा भिजवायचंय अ एक अर्धा तासभर पाण्यात भिजवायचं अन पाणी काढायचं आणि एक दोन तासान करायचं.
हा हा.
छान होतय, म्हणजे लगेच पण करायला येतय पण तेजरा जीकट हुतंय.
चिकट होतय काय हा
हा.
मग कोल्हापूर म्हटल्यावर तुम्ही झणझणीत मटण तेन करत अच्छीला की?
आम्ही खात नाही होत तसलं नाही म्हणजे नाही खात नाही, होय होय होय आम्ही अ आहे नाही आम्ही हा मग काय खात नाही तसल
हा हा नाही मला वाटलं कोल्हापूर आहे म्हंटल्यावर, कोल्हापूरात कस पांढरा, तांबडा रस्सा हॅलो हॅलो. हॅलो. हा हो बोला. हॅलो. हॅलो! हॅलो! हॅलो!